हॅलो हॅलो हॅलो हा बोल एक दहा मिनट
हम्म तेचं मग काय हे समज ना बाई साक्षी आहे मला ऍडमिशनचं लई टेन्शन आलंय.
आत्ता कुठं आहेस?
गाडी नाही आहे दादा आलाय काल मग दादाला आणून गाडी दिली आणि गाडी त्याच्याकडे मग आता कॉलेजला चालत चाललोय. आणि घरातली गाडी आणि घेऊन गेल्या.
हम्म हम्
हम्म
माझं पण आता कॉलेज मध्ये जाऊन येल -सी घेऊन यायचंय गं
एल सी घ्यायला कॉलेज मध्ये डायरेक्ट जाऊ नकोस पहिला जिथ ऍडमिशन घेणार आहेस तिथंन काहीतरी रिसिट काहीतरी देतात ते आणून दाखवल्याशिवाय इथन देत नाहीत. ए एस सी कॉलेज मधनं
मग पहिला ऍडमिशन कराय लाग
ऍडमिशन ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट कराय लागत्या मग तिथन त्यांना सांगायचं अस असं तिथ पाहिजेलय कायतरी प्रूफ अस काय तर- मग तेनी इकडन तिकडं पाठत- काय तुझ्याकडेच येतात काय माहित?
म ते नव्ह- म समज आता म आपल्याला कॅप राऊंडला तेन एल सी लागत- नाही.
आता, कॅप राऊंड चालू व्हायच्या आधीच ती प्रोसेस करायला पाहिजे ग? बहुतेक-
हम् -ते तर विचार तिथं सराला विचारतेस काय? अभिनंदन सराला? एल सी कधी लागतय? एवढंच विचार फक्त-
कालच फोन आलता त्यांचा बाई संध्याकाळी व्हीत, हुतो तवा. आता गौरी करणार हाय म्हण- गौरी ए म्हणलीया कॉलेजला ति जॉईन संपणार आहे गेल्यावर विचार तो की तीला विचारायला लावू?
बरं बर एल सी कधी लागतेय एवढंच विचारायला सांग-
लागत्या ग आता एल सी ती अं?
कॅप राऊंडला तेन लागतया का पुढं? कॅपराऊंड झाल्यावर लिस्ट ला नाव आल्यावर ॲडमिशनच्या वेळेला लागतया एवढंच विचा-
ॲडमिशनच्या वेळेलाच लागतय जास्त करून जमा-
मग कॉप राउंडमध्ये सानिया अजून एक महिनाभर-
नाही ह्याची - चालू होइल आणि एक पंधरा दिवसात अशे पंधरा दिवस पण नाही पंधरा तारखेपर्यंत-
ह ह. कॅपराउंड सपायला.
हा ते व्हय?
मग तिनी कॅप राऊंड झाल्याशिवाय कुठे ॲडमिशन चालू होतय?
नाही. फर्स्ट राऊंड ला तुझ नाव आल? तर जाऊन तिथ ॲडमिशन करायचं बाळ-
व्हय.
हां हां हां.
व राऊंड ला नाव आलं तर जायचं- च तिथ सगळं - क्युमेंट अपलोड कर म्हणजे त्यांना हे करायचं.? आणि फी भरा म्हटले तर फी भरायच. अस आय मग
हा हा हा.
हा त्यामुळं पैशे पण आणि डॉक्युमेंटच पण जुळनीत ऱ्हा, दोन्हीच्या पण
म ते कॅपराऊंड आपण रजिस्ट्रेशन केल्याशिवाय लागत नाही न्हव?
नाही ज म्हणजे चालू झालं की समजलं कनी त्यांच्या ती तर जाऊन ह, से हे करून यायचं रजिस्ट्रेशन पयल्या राऊंडला आल तर बघायचं म, नाही तर सेकंड ला करायच, जास्त करून मार्क जास्त आहे त्यामुळ फर्स्ट राऊंडलाच ईल तुझ अशा म किती नंबरला शिटा, शिटा कमी मग शिटा पंचवीस असत्यात आणि अ फॉर्म येत्यात दोनशे तीनशे आस तेन असतंय, त्यामुळ ज्या दिवशी लिस्ट लागल त्याच्या दुसऱ्या दिवशी उठायचन पयला जाऊन करून यायच ग
हा हा.
ना एम एस सी वाल्यांच तेंच परवा दिवशी लिस्ट लागलेली. आणि आजच्या आज त्यांना लव करायला बोलवलेल. सगळी सकाळी आठ ला म्हणजे गेल्यात किरणी तेन सांगालती सक
ह ह.
हा मग लवकर जायचं बघ त्यादिवशी, नाव आल की तेवढं पैशे ते जुळणा ठेव, पैसे राहुदे, त्या ग्रुपला कळतय कि तुला, त्या ग्रुपला हाइस. ना
हाय हाय.
हा म त्या ग्रुपला सर सांगतोय त्यो सर चांगलाय सर सांगत्यास डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलीस. आणि आस आस मी साक्षी बोलतोय म्हणव आणि स सानिका कडनं नंबर घेतलाय हे म्हणायचं. आणि तुझ काय एस सूचनाय काय, तुला हे आय ते विचारून घ्यायचं तेंना सर चांगला सांगत सर डायरेक्ट म्हणजे नाही उचलला तर रिटर्न नंबर बघून कर त्यातचय
बर बर चालतंय मग त्यांला नंतर जरा बघतो थोड्या वेळाने आवरूण फी पण लगेच भरायला लागते का विचार? तो एलसी कधी लागते विचारतो आग त्या श्रद्धेला
हा काय म्हणाली अ त्यानंतर करतो असं म्हणालीस मला वाटलं लागली पहिली लिस्ट त्यांची नाव आलंय आणि असं म्हणजे थोडीच जण त्यांण घेतल्यात असं ऑल टाकल्यात डायरेक्ट तर सगळीजण जायचं.
हा हा हा.
तेवढं मग बुकिंग करून म्हणजे त्यांनी घेतात ऍडमिशन करून
फज चाल् तिला कायच माहित नाही आहेळ्या
ते राहायचं ग ग्रुपला ऑन जरा त्या ते च्या
मी आज डीकेटीई मध्ये जाणार डीकेटीई मध्ये पण ही स्वतः गेली नव्हती.
अगं डिकेटीत एवढ्या लवकर राऊंड चालू होत नाही. परसेंटेज कमी आहे. मग अशी फी भरायला पाहिजे बघ. म्हणून त्यापेक्षा दिला आहे न सिटीच तिथं भरदा म्हणून सांग.
अगं तुला कि आपण मागं लागायचं काय तिला कळय नक आपण आप अपडेट राहाला.
काय तरी करुदे सोड बाई.
हम्म डीकेटीई मध्ये ही आज चालल्या. तुलत भावाला पाठवलेली गावाला गेल त गाव फिरत बसलेली.
कशाला गाव फिरायचं माझ एवढं महत्त्वाच पेपर असतना हे पण महत्वाचं आहे म्हणून मला सगळीजण ये ये म्हणताना मी सकाळी पाच ला बस ला बसलोय रात्री रजिस्ट्रेशन करून आलो आवरलो आणि अंघोळ केलो तिथं आणि करून आणतो इिथं आणि येऊन केलो आवरल. फराळ केलोय चालले ब आता कॉलेज मध्ये आता ते एस एसी सीजीएलचा शिशवृत्तीचा फॉर्म भरणार आणि उद्या कोल्हापूरला जाणार सकाळी आता फॉर्म भरून आणि लायब्ररीचा अभ्यास करत बसणार.
का आपला
निकल्या बोलतोय.
हाय व्यवस्थित
ह बोलतोय का नाय व्यवस्थित?
नाही की.
हम्म. काय श्रेयी फोन केलती?
नाही बाई तुला केलती?
नाही मला परवा पुण्यात आलती अगं तिथन गेलो का नाय त्या दिवशीच रात्री आमच्या घरात कार्यक्रम आहे का आणि असं तिला मी बोलवलं तिला पण त्यांच्या मम्मीला भी. आणि. पहिला तुम्ही दोघी आला तवा माझं लक्ष लक्ष नव्हतं नंतर न एकदम दिसल्यावर श्रेय काग बुली नयस असं म्हणली मिठीच मारली आणि मला लई रडायला आल आणि मम्मी का आली तुमची मम्मी का आली नय आस विचारतो आणि मला एकदम असं स्व नाटत आटत डोळ्यातच पानी आल आणि एकदम असं पाणी जसं पडेल तसं जाग आलं आणि बघत तर काय मला असं लई रडायला अलत बाई ते तिचं आ त्या दिवशी तुला फोन केल तीस ना ते पिशवी साठी तव्हा पिशवी हाय बई ना ठेवून गेल तो पापा पटक. आता बघू आज उद्या हाय जर गावात आलो तर तू आणि मी जाऊन देऊन येऊ या. राहिलेच अग
ज्यूस फ्मला देऊन येजा की जा.
गेलोच नाय आपण दुघी जऊया की वेळ मिळाल्यावर.
हम्म चालतय.
हां म, क नाहीतर मग काय करायचं आनीकडनं जाऊन, वय मला आता आल्या वर समजलं बई ना.
हम्म.
जाणारेस.
कुठलं जातोय बाई कामावर जायच सात सात ला आहे.
सातला हाय होय. हम् हम, आम्ही पण जायचं म्ह लागले बई मला वहिनी फोन केलती. जाऊया का म्हणून, बघूया म्हणून सांगितलय तिला. हम् बघायचं आता.
काय करायचय? हा ते.
झालं ग
थांब बक्त सात त्रेचाळीस
अगं एवढंच साथ झाले की जम ते तुला किती रुपये मिळणार त्यातलं
आता लगेच नाही तीच फोन झाल्यावर सगळं मिळतात
पुुना फना शंकरिल्लीस काज नाही म मला कुठ का वेळ वेळ मी आता रस्त्यावर जातना म्हण तुला केल नॉर्मली पण साक्षे मी दोन तीन सेकंदाच्या वर बोलत पुन्हा सग
असू दे की मग तेवढं तर चालतय ग तस तेवढं काय एवढंच पाहिजे असं तस काय नाही आहे
हम्म बघायच झालं तर करायच नाहीतर नाही कोणता बॅलेन्स ल
मिळेल तसं कर महिना दीड महिना अजून
किती महिन्याचाय ह्य
तसं काय त्यांनी टाइम लिमिट दिलंच नाही आहे
हो हा हा भरपूर जण करत तक
होय अगं लईजण करायल्यात आणि आता पहिला नुसत मुलींना होत आता मुलं मुली सगळे करतात
हो पैसे मिळतात म्हणल्यावर कसे घेच कणाला पण लोन बोल त मंत्र वा
होय तर त्यांच्याकडे ते ऍप लागते ग समोरच्याकड
तेच की म्हणजे समोरच्याला पण क्रिएट करून ते
हा
मग असतय हा आणि काय सांगालतो ग मी तुला त्या दिवशी ग आपण ते पिशवी दिलो नाही बघ
हा
त्या दिशी आलो मग आल्यावर मी वर चाललेलो ग खालन आणि सर्वेश गाडी घेउन्ह त्या दिवशी रात्री साडे दहा अकरा वाजले हा त्या दिवशीच बघ साडे दहा अकरा वाजले काहीतरी येऊन एकदम असं बघत गेला त्यादिवशी
हम्म्म. कार्यक्रमाला पण बघून हसली की माझ्याकडं. ती काय सगळं सांगतच आस नार हाय त्यांना
आसीच्या
हा.
कुठल्या कार्यक्रमात हसलीत म्हणालीस?
बा बारशालाच की हम्म.
काय सांगत असणारे? वैशाली सगळ सांगत असलंच की काय झालं वय मी तर इंस्टा कवा तुझं पोस्टर केलेलीस ते आनीच्या फोन मध्ये आणि आज ओपण केलेलं ग सकाळी पोस्ट टाकल्या की श्रेयी न बघितलं आता.
पोस्ट टाकल्या?
वय टाकल्या बाईना ब्लू का काय कोणत्या कलरचा ड्रेस हाय? शॉर्ट टॉप. शॉर्ट म्हणजे? घ्याय शर्ट गुढग्यापर्यंत आणि टाकल्या आत्ता बघितल मी. हम्म तेच आणि काय मग?
हा नय बग निवांत आत्ता रेजिस्ट्रेशन चालू च सगळे डॉक्युमेंट काढलोय सोड. एल सी च तेवढंच नाही आहे मग ते जरा विचारतो सराला फोन करून.
हा ते एलसीला काहीतरी प्रूफ घेऊन जाय लागतंय म्हण मला प्रियांशू मगाशी फोन केली तर तिला तसं म्हणलीत म्हण मगाशी आलती तवा ती मग ते आणि पुण्याला जाऊन घेऊन येणार आहे आणि मग ही एल सी घेणारे ती. तिने एमसीए ला पुण्याला घेतली बग कॉलेजला ऍडमिशन किती सांगितल्या एक पन्नास सांगितल.
अई शप्पत एवढं
अशा हा.
एवढी फी.
व्हय त्यात तुझी पर्सेंटेज जास्त आहे त्यामुळे तुला बससेल सातशे सत्तर पर्यंत व तू जरी घ्याईल सत्तर पण नाही साठ. खरं तुझं सगळं रूम भाडं तेन बघुन. तेवढं जाणारच सोड.
हम्म.
आता तस हायत बग. व्हय.
इथच इथल्या इथं हाय म्हणून मी ॲडमिशन. ते तर घेतलोय नाहीतर तेवढं पण करणार नव्हतो मी.
मला आत्ता वाटालय गप मी एमसीएची सीइटी दिलो असत तर बरं झालं असत काय तर झालतर ते जूळना करून फिची. डायरेक्ट पंचवीस हजार भरायच.
हम्म इथंच घेणार आहेस नव डी के टी ला का युनिव्हर्सिटीला.
डिकेटला ना नव्यानऊ टके नाईच युनिवर्सिटीच. डी के टी ला रोज कुट येणार आहेस रोज यायचं उते व्यय असं
होय.
बागायच युनवर्सिटीला उद्या जाणार आहे. युनिव्हर्सिटी वी सी के तेन बघूनन येणार हाय. आणि मग डीकेटीई एकदा बघणार आहे. कसं काय का हुतय. मग बघायचं झालं तर इिकडं बघायचं. चले.